ह
हॅलो
हा बोला कि
आवाज ये ना ग कमी चाल
आलाता
हा यार आहे बोलू
हा हा गव्हाच्या पिठाचं तुम्ही हे कर
काय मागण्यास
गव्हाच्या पिठाच्या आंबोळ्या करताय का म्हंटलं कधी
नाही का घजी कठच नाही कवालू ते जमा होतात
होतेच की खरम म्हणजे गरम खायला लागते ते नंतर जरा असं चिटकतय ना एकमेकांना
गरम गरम
हा गरम गरम तव्यात न काढले की लगे ते पॅन मधन काढले की खायला लागते
होय त श होत छान होत्या
होय छान होत्या
कस करायचं चपाती सारखे लागत नाही ना काय
नाही नाही कुरकुरीत कुरकुरीत करायचं
म्हणजे तर दुसरं काय मिक्स करू लागते
नाही नाही हा जर म्हणजे गव्हाचं पीठ आणि जरा शाळवाचं पीठ आणि त्यात मीठ घालायचं आणि ओवा जिरं घालायचं आणि वतायचं आपण तव यावर कसं बघतय तसं आणि ते चटणी के दिली हो उठते का करून बघ आता पावसाळा चालू झाला ना ते खवडते ते भजी तसलं
हा हा हा चटपटी लागत
हम्म.
बरं काय काय घालायचं म्हंटलीस?
त्याला काय जरा एकदाच करून बघा. एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, एक वाटी शाळवाचं पीठ घ्यायचं आणि पूर्ण हा मिक्स करून गाठी तेन फोडायचं पाणी वतून लय पात ळ नाही, लय घट्ट करायचं नाही मिडियम पीठ करायचं. त्यात मीठ जिरं ओवा घालायचा. आणि करायचं. त्यासोबत काही खोबऱ्याची चटणी पण चालत्या. नाही केलं तर आपण पोळीसंग गुळवणी करतोय ना खायला गुळाचे तेपण चालत्या. आधीची जुनी लोक ते गुळवणी खात होते त्यासोबत.
गव्हाच्या आंबोळी संग हं हं बघतू करून
हम्म. करून बघा की?
हम्म. अगं लय वे गळ वेगळं करालोय, बघाय लागत मला टाइम असतंय सोड, मी करतेच. घरीच असते म्हणून तू तेवढं जॉब करतेस म्हणून तुला जम म्हणून कंटाळा येत नाही. काय करायचं हेन मूड राहत नाही, पण
काय म्हणलासा?
मी घरीच असते गं, मी म्हणजे नवीन नवीन ट्राय करतोय.
हम्म हम्म, नाय करत्या मीपण कधीतर शन वार रविवारी. सँडविच तेन करून बघते घरीच करते ते.
होय का, सँडविच मग कधी केलं नव्हतं, मी एकदा पिझ्झा तेवढा केलता बघ.
सँडविच केलतं का ते असं अव असं केलतं. पाव घेतलं होतं चौकनी पाव हा त्याचं काय मी काय कोण तेन काय काप आप नव्हतं फक्त त्रिकोण त्रिकोण कापले होते.
हा.
पहिला हा असं चौकणी भाजलेलं तूप लावून वरण खालणं. आणि बटाटा शिजवून घेत ता बटाट्याला जिर मोह री कडीपत्ता आणि कोथिंबीर घालून फोडणी घातली कोथिंबपूर नंतर वरण त्यानंतर हळद घालून अ ते भाजी केले त्याची. आपण वडा हा वडा करत असं आणि काय केलं पावभज घेतल चुपलावून वरण खालणं आणि ती भाजी त्याला लावली चौकोनी चाकून असं अस पातळ थर केला आणि त्यावर नंतर टोमॅटोचा सॉस लावला आणि त्यानंतर त्या दुसऱ्या वर ब्रेड ठेवला. आणि ते आणि भाजलं वरण आणि नंतर मग ते मधनं कटकला स्त्रिकोणी आणि ते खाल्लं छान झालं हा छान छान झालं. मुल मुलग्यासाठीच केलतो अगदा छान जालते खरा अम् मग शाबूचं पोहेच पोह्याचं पण कायतरी एकदा करून काय म्हणजे लक्षात ये ना ते पण केलत नंतर शाबूच्या शाबू आणि पोह्याची एकदा आंबोळी केलती
कनश
हम् ते मी युट्यूबलाच काहीतरी बघितलं होतं शाबू भिजत घालायचा आणि नंतर मिक्सरला बारीक करायचा आणि पोहे पण भजत घायच मिक्सरला बारीक करायच नंतर दोन्ही मिक्स करून त्यात सोडा मीठ घालून करायचं खर्च लय अस मऊ होत्या लुसलुशीत
हो त्या रुमाले रुमाली सारखं
हा हा हा तश
ह हा त्यात बहुते हे घालायचं असते ग भगर भगर उपसाची आंबोळी होत्या ती वरे आणि शाबू चांबूय असत बघ व हा भिजवायचं नाही ते शाबू कोरडं भाजून घ्यायचं तव्यात
हा
वर आणि शाबू तसं वेगळं वेगळं वाट घेत चालते हा असं कोरडं भाजून घ्यायंकडे आणि थंड झाले ते मिक्स मिक्सर ला लावायचं त्याची पीठ कराय च आणि हे पीठा आपण उपवासाला कधी आंब उपवास कधी असेल त्या वेळी कणी हे पिढू वापरून आंबोली करू शकतोय न शकतोय आणि ती लागेल तशी कधी पण केेल तर म्हणजे उपवासाला आऐन वेळेलाच करायचं अस नाही प्रिमिक्स करून ठेवतोय बा आपण तसही करून हा चालतंय आणि ह्याच्यासोबत बटाट्याची भाजी
त्यांचा उपवास असते ना रविवारी करून बघतो या रविवारी म्हणजे शनिवारी करून ठेवतो ते पीठ सगळं.. मग भिजवायच आदल्या दिवशी भिजवू चला
नाही नाही नाही कोरडच हा आंबोळी करता न करता वेळेस भिजवायचं हा फक्त मीठ घालायचं पाणी घालायचं आणि मग भाजायचे आंबोळी
हम्म हम्म
कोरड्या हेला शाबू भिजवायचे नसतात.
हम्म हम्म
कोरडंच भाजाय चे आणि दळायचे मिक्सर वर रात ला. प्रेमिक्स सारखं आणि उपवासाच भाजी कशी ते आपण करतो. साधे बटाट्याचे शेंगदाण्या कूट घातलेली असत्या बघ. त्या भाजी संग छान लाग ते.
हा हा
बटाटा फक्त तेलात आणि शेंगदाण्याच कुट आणि मीठ घातलेली भाजी असते ना आपली
सुकी सुकी का पातळ हा मग सुकी नाय करत आम्ही पातळ कर तोय. अ ते आपण हे करत पातळ सेम तसंच पाणी वाढवायचं आणि कुट जास्त घालायचं.
हा
ते आपण काय कर ते वळ अ रताळ शिजत ना त्यातनं फक्त खोबरं आणि अ खोबऱ्याची फोडणी घालतोय पहिला आणि नंतर वरण कुट घालतोय.
परतायचं काय करताना
अ म्हणजे रताळा पण शिजवून रताळ्याच्या आमटी खायला रताळ्यात करत नाय का? त्या आमटीला फक्त कस करत ते खोबरं पण लावतोय आणि कूट पण घालतोय दोन्ही घालून करतोय ते छान होत्या.
हा हा हा हा
आणि गरम गरम प्यायला भारी वाटते ती आमटी. मी लग ग्ना आधी हाय ना मला शाबू आवडत नव्हता. आता हि तर लग्न झाल्यापासून शाबू सगळीच खातोय ना एक टामच खात्या लग् लग्नाआधी आहे ना बारा एक वाजता दुपारी अस आमची आई गरम गरम मला ते एक दोन बटाटे चिरायचे आणि त्याला फोडणी घालून ते नुसत असं प्याला द्यायची करून
हा हा हा पातळ भाजी
हा पातळ भाजी मग त्याला सांग काय कधी र असला असलं नाही नाही नुसतं म तेच पेत होतो एकदा पिल्लं कि मग तेवढं पोट भरायचं
बरोबर आहे की
त्यांना शाबू ते ना असलं नाही ते खऊस वाटत नाही
हम् आमच्या पण घरात नाही पोरण आवडत ते शाबू असं तर म्हणजे रबर सारखं होते म्हणतातण सासूबाई पण खात नाहीत आणि नाही मी खातोय सोड कधी तर
हा ते गरम गरम छान
हा
वरी वरीला आहे ना भाजून घ्यायची आधी आणि नंतर त्याला बट बटाटा मिरची घालायची, बटाटा घालायचा बारीक चिरलेला, आणि शेंगदाणे घालून, भाजायचं तेल जरा बकळ घालून, नंतर पाणी ओतून उकळी आल्यावर ते शिजवायचं, छान लागत. वरीचा भात पण मीठ घालून,
आणि त्या यासोबत काय करतेस
नाही नुसतं तिथे तर त्यात घातलेलेच असते की मग, तोंडीला काही शेंगदाना भाजले. चंगदाने किंवा कायतरी तळलेल पाप पडतेन असं
हा तण
हम आम्ही रविवारी आतिला तेच करतोय, मग निवांत काम आवरले की अकरा बारा कधी एक वाजते दुपारी आम्हीच सगळी जेवतोय ना त्याच वेळी मग करतोय, मग तेव्हा मग ती खात्या, सकाळी एकदा चहा पिलेला असते.
हा मग ते मला वरच तर आवडत नव्हता बघते आता करुन
हा करून बघा म्हणजे बिनभजता केली वरीचसच तर ती हा करुन बघा म्हणजे बिन भाजता केली वरी तसंच तर ती छान लागत नाही, भाजून करून बघा ती भाजल्यावर त्याची वेगळीच चव लागत्या, तेला त्यांना चरचरीत भाजायचा
हा मग नाही आम्ही हो त्याच कोरडं भाजतात आमच्यात, त्या रोळून आणि ते धुवून घेतात, ते तांदूळ धूूवून कोरडो भाजून ते वाटत काढलं की नाही आपण, प्लेट मध्ये तर थोडं पाणी ओतून धुवायचं, आणि त्यातलं पाणी निताळायचं मग अशी, फोडणी बटाटा त्येन घाल जिर मोवरी
नाही नाही आम्ही धूत नाही
मिरची
चरचरीत भासतोय वास एकदा अस वास उठाय चालू झाला, की मग काढायचा आणि मग मिरची बटाटा घालून ते हे करायचं. आणि ते लगीच शिजतंय लई वेळ लागत नाही त्याला जरा पाणी घाट वाफेवर शिजते ते.
होय ग त झाकून ठेवली एक वाफ काढली ते शिजतंय लगेच.
होय, लगेच शिजतेत
हा आ नवरात्रात लागतय ब सारखं उपवासाच वेगवे वेगवेगळे पदार्थ करून बघायला नऊ दिवस असं पण आमच्याकडं काय चालत नाही, आमच्यात फळंच असतात पण ते रीलस बघून बघून, उपवास... उपवासाची भाजी... भाकरी, ह्याव त्याव... उपवास कशाला
हा एक एक खाऊ वाटत ना आम्ही पण अ शाबूवड करतोय. नंतर त्याचं थालीपीठ करतोय आंबोळी तेवढी केली नव्हती. ते आता तुम्ही सांगितलंय तसं करतो.
हा कोरडी भाजून प्रिमिक्स कर.
हम्म हम् करतो, हम् करतो कि त्यांच्यासोबत मुलगा पण खाईल नाही थोडं. हा हा.